का बर.
मग हुशार आहे तशी तू थोडी येड्यावानी केलं त्या दिवशी.
हा नव त्या दिवशी येतच नव्हत उचलत काय झालं काय म्हहिती.
अग होत कधी कधी उचल्याच जात नाही.
हा.
बाकी.
काय म्हणंता मग झालं का स्वयंपाक.
चाललाय भाज्याला पोळ्या करते भाज्याला य का हम कोरी
पोरं काय करता
आमची पोरा अभ्यासाला बसले तुझ्या पोरी काय करते
तिचा झाला अभ्यास आता खेळू राहिली. मंग झालं ना हम्.
बर बाकी आत्या कुडवर गेल्या तुमच्या.
आत्या ना का सकाळी फोन केला तेव्हा नगर मध्ये होत्या.
हा हा
तुमच्या आत्ता कुठं जाईल
आमच्या आतता मायाराला गेले
हा का विश्रांतीला
हो म विश्रांती लागेल येत सध्या त्यांच्या पप्पची तब्येत बरी नाही ना म्हणून मग
हा हा हा
नागन झालीितला बेटायला गेले मा म्हणते नव्हते ना फिरायला जायला मा म्हणते अमरनाथ
हा
ब
हा का
हो बाकी
बरं वाटलं का नाही मग त्यांना
हा तर बरं वाटलं त्याची आग जास्त होतील नाखिची
हा कुठे झाली री
नाही ते कठं झाली विचारलंय नाही बॅलन्सच नव्हता फोन मध्ये आताशी टा ह
हा ना त्या लाई डेंजर होता कपडा सुद्धा न करत नाही आमच्या हत झाली ती ना
हा ते डेंजर बाह ते
हम्म आमच्या आत्यांना तर दोनदा झाली होती
बाई
हम् काय वाईट काम राहिल त्याचं
ताचा आजार पणताचा आजार सोपन नाही रा
हा
कोणालाच आजार येऊन तेच
हम
हम्
नलोकरर स्वयंपागला बीले दव
हा मग लगले लेट होत मधले टाइम जाव
हम हा आता एवढाच संयप करायचा म्हण टाइमच लागत त
हम तेच होत ना त्याच्यात्रोजच्या अकरा वादाायचा च आत आ लवकर स्वयंपक करून घे तो मग लवकर आवरत नऊ साडेनऊ वाजेपर्यंत कसं आवरडतो हम्म नाही बसती ना लवकर आता मी बसूनच देत त्यात स्वयंपाक झाला का सातला साडेसातला ला आहे ना पोरीन द पसंद येत
मज नाही एक एकाच की त राही समज थोडच नि म्हणत होत
नाही तर रोजच्या डायरेक्ट अकरा वाजायच्या म्हण
हा, ना.
कधी -कधी दहाला तर, जेवण करायची.
भाई
त्याच्यामुळं मग आताय ना थांबत असत नाही लवकर आवरून घेतो.
हा.
संध्याकाळी
पुरी काय शायेतून आल्यावर जेवत असतील. त्याच्यामुळे, मग बुखा राहत नस
हा, मग ते साडतीनला आल्यावर जेवात्या. क्लासला जाता.
हा
बस
हा
हम्, त्यानला सारखं लागतं. नाही, नाही. क्लासला जाऊन आले सकाळीच होता ना आज. आता क्लासला जाऊन आला. हा रविवारी सकाळी जातो.
ह
ती मधी एक दिवस सुट्टीच देती ना. कधी पण, आठवड्यातून अशी पण. मग रविवारी घेतीच नाही तर. भीड देव का? आले का तुम्ही घरी? बाकी. ब्रह्मा, ब्रह्म काय? एखाद, थोडं फार लिहलं का, दोन- चारच शब्द दोन -चार लाईनी वढल्या का, लगेच हाताला कळ लागली. तुम्ही घ्या करून आता हा अभ्यास. तो नाही म्हणतोय अभ्यासाला. हा काय मनताय? न. ह, सवय लागायसाठी पाठवतोय.
हा, मग काय तेवढीच सवय लागती. परत नंतर र मोठे झाले का लय त्रास देताये मग शाळेत जायला.
हा.
त्याच्या बरोबर मग ही जाती ना. श्रावणी पण म्हणून.
हा. किती वर्षाचा झाला, आता?
तो तीन वर्षाचा झाला.
झाला का? अ ह.
बावीस तारखे तीन वर्ष झालं ना. त्याच वय बरोबरय, शाळेत टाकायचं. श्रावणी चार वर्षाची झाल्यावर टाकी
हा हा ना.
हम्, तेच. बरोबर हा जातो, येतो. ब्रह्म बरोबर नि येत. तिथे ब्रह्म तिथ त्याच्या बरोबर नाही येत. आताच.
हम्म. ते का पेत नाही
का बरं.
चतकुर पो चतकुर पोळी शाळेत नेते डब्यात.
फक्त.
हा.
आणि का तेवढ्या.
तीस, तेवढीच, तेवढीच तिच्या आईला वाटतं, लय खाल्ली बा पुरीनं.
हा ना आणि मग दिवसभर कशी काय? काय खाती नेमकी?
घरी आली का मग थोडाच फार भात खाल्लं तर खाल्लं नाही तर तशीच राहती. सरे दिवस.
बाई.
त्यांच्या खायच्या मोठ्या जीवावर येते तिच झालं गुरुच झालं.
हा ना म्हणूनच त्यांच्या तब्येती आशा आहेत की काय.
हा. ते दोघही खाती पीती नाही स्वीच. हम्म. नुसत रडायला लागत त्यांना दाखायला नुसत.
हा.
तित रोज रडते शाळेत निघायला.
हा का बसत नाही का शाळेमध्यी
गुरु नाही रडेल शाळेत जायला.
हा हा.
पण श्रावणी तशी रोज रडत
भीती म्हणजे ज गेम घेतले ना शाळे मध काही ती दाखवली ना मग मी उद्या जाईच आणि आज ज काय दाखवेल न सर गेम घेल न ना मम्मी उद्या जाणारच नाही.
अज शिक्षक लोकांनी र रोज गेम घ्यायचे रोज
तस म याच काही नाही तस हा बरोबर निघ हााचं काही म्हणणं नाही असंल के तुमला का उचलला बरोबर नाही. ह
तर पोरं बरं निघता. हे आमची रोज मागा लागते पिऊच्या रोज.
हा ना. नेऊ बसवायचे.
हा पण मग तिला अजून एवढं बोलता येत नाही ना नुसतं म म आता दिवाळीत तीन वर्षाची होईल.
हा न म दिवाळी नंतर ये ना असेच नेऊन बसवाय थोड वेळ थोड्या वेळ कशी सवय लागल. हा. कारण मी ब्रह्मालाय पण येन दिवाळी नंतर थोडं थोडं असं बस व्हायची दोन चार दिवस. हा काय ग आवाज नाही येत ये. हॅलो. हॅलो. हॅलो.